हॅलो अ काय नाही जेवणाची तयारी
आज संडे काही स्पेशल
तस स्पेशल काय नाही दुपारीत झालं ना पाणीपुरी वगैरे माझ साार. हम्म तुमच झाल.
नाही ना अजून आज संडे आहे ना सुट्टी असते.
हो तेच नसलेच्या दिवशी तर दिवशी यता.
रोजचच असतं पण काय सुट्टीच्या दिवशी थोडंस काम आवरणं वगैरे
हम्म तेच ना.
आपण म्हणतो सुट्टी सुट्टी काय सुट्टी सुट्टी भेटत नाही. संडेला सगळंच आवरून होतं.
हम् आठवडा भर तो पेंडिंग सगळे सांडयलाच करावे लागतात.
हम्म तेच ना त्यात होणारे रोजची धावपळ. च् सकाळी बनवायचा टिफिन.
हम्म मुलांच पण आवरायचं सगळंच आवरायचं असतं ना.
संडे ला एक एक रिलॅक्स. असतं ठीक आहे संडेला काम थोडं हळूहळू होतं पण काम थोडी ना संपतं ते काम रोज. जे आहे ते रोज असणारच आहे ना.
हो ना जॉब कर.
काय बनवतय मग आज
आज वरून भात बनवला.
संडेला स्पेशल नाही.
दुपारी बनवलं होतं ना संडेच स्पेशल दुपारी सगळे घरी होते मग आता नाही.
हा हा हा
हम्म
रोजच जमत नाही करायला मग एक दिवस आपण वेळ देऊ शकतोय काहीतरी स्पेशल बनवायला. रोजचा जॉबचा टायमिंग रोज सकाळी उठा जॉबवररती जा संध्याकाळी घरी या. परत कामा उरा
हम्म तुमचा किती टाइम येलस.
माझं सकाळी साडेनऊ ते साडेसहा
मग आता.
हो ना.
त्या टीम लीड म्हणजे सेल्सला टीम लीड जनरेट. करणं म्हणजे खूपच हक्टिक असतं. दिवसभर कस्टमरला डोकं लावणं वगैरे त्यांच्याकडून लि लीड घेणं. किंवा त्यांना कोटेशन देणं खूप खूप म्हणजे? त्यानंतर ना आपल्या घरची लाईफ बाजूला ठेवून ऑफिसची लाईफ असं म्हणतो की? एक वर्किंग वुमनची लाईफ मी तर म्हणते की त्या घरी घरच्यांना वेळ कमी आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवता असं वाटतं?
हो ना.
ऑफिस फॅमिली आहे. आणि घरी काय आपण संध्याकाळी येतो. सात वाजता येतो स्वैपाक वगैरे करतं जेवण करतं जोपून घेतो सका काही उठलं का परत तेच एक खा अस आपण घरच्यांना देतो फक्त संडेचा एकच दिवस असतो की त्या दिवशी आपण ओन्ली फॅमिली सोबत असतो. बाकी तीनशे पासष्ट दिवसामधले मी तर म्हणते. कि तीनशे दिवस आपण ऑफिस ला असतो पासष्ट दिवस फक्त आपण घरच्यांना देतो. बाकी काय म्हणता. तुमचं टायमिंग काय? हॅलो. हॅलो.